हा, हो ताई बोला ना. नमस्कार, ताई काय म्हणता?
हं, काही नाही ओ ताई कधीचा कॉल झाला काय चाललंय काय नाही.
हो ना खरंच कधीच आपलं बोलणंच झालं नाही. काय म्हणतात बाकी? तब्येत वगैरे कशी आहे?
चांगली आहे बरं का? तुमची?
माझी पण चांगली आहे. अहो ताई तुमच्याकडे पण गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम येतोय का?
हो ना लय प्रॉब्लेम आहे आमच्याकडे तर
आमच्याकडे पण तसंच आहे बाई आज तर माझा गॅस संपून गेला तर अक्षरशः चुलीवरती स्वयंपाक करावा लागला ते लाकडं पण नव्हते ते शेजारच्या बाईकडून घेतले.
बापरे! इतका? अहो कधीच नव्हता इतका गॅसचा प्रॉब्लेम काय झालं?
हो ना अहो कधीच बुक केलेलं आहे पण गॅसच येत नाहीये. इतका प्रॉब्लेम चालू आहे ना.
आमचं पण तेच झालं माझे काय दोन सिलेंडर आहेत ना.
हा, हा, हा.
मग एक सिलेंडर आहे का? आमच्या तिथं कामाला माणसं राहतात का त्यांना? एचपीचा सिलेंडर त्यांना दिलेला आहे आणि इंडेनचा आम्ही वापरतो.
अच्छा.
इंडियनची वेटिंग लागत नाही आणि एचपी लागली तर एचपीच त्यांच सं
असा प्रॉब्लेम होऊन गेला ना तर माझं पण दोन दिवसापासून चुलीवर चालू आहे.
हं हं हं हो नां खरंच खूंप अवघडं झालेलं आहे चुलींवरती स्वयंपाक खरंच अजूंन अवघं कारणं की आपले कायं घरंचे लाग तिकडं नाहीं ऐंशी हजारच्यां बाईन कडनं मागांयला पणं ते बरोबर वाटतं नाहीं तुझे आले कां आणि आपणं कायं ते लाकडं वगैरें आणतं नाहीं कुठूंन आणि विकतं आणांयला म्हटलं तरं कुठूंन आणायचं चे पणं विषय आहे
मंग आणि आणि आहे नां अशा कॉमन वस्तूंपेक्षा आहे नां हां अशा कांहीं वस्तूं आपणं घ्यायला गेलो नां जास्तं महांग नां
हां ते तरं आहेतं
हं हं
त्यांच्यामुळे मलां तरी असं वाटतं की आपणं कांहींतरी अं करायला पाहिजे
खरंच करायला पाहिजे अहो कांहींतरी
हं आणि इंडक्शनचं पणं आपणं कितीदां युंज करणारं आहे
हम्मं तेचं नां
म्हणूंन मलां तरी वाटतं की आपणं इंडक्शनचां यूंज करण्यांसाठी किंवा कांहीं पणं करण्यांसाठी अं आपल्यांला अं जास्तं जास्तं कुठूंन अं सोलरचांच जास्तं हे होईल म्हणजे सोलर जरं राहिलं नां
हां हां
तरं मंग आपल्यांला जास्तं फायदां होईल त्यांचावांला
सोलरचां होईल फायदां
हांव सोलर पाहिजेलचं म्हणूंन हं
हो हां खरंच सोलारचां प्लॅन चांगला आहे हो प्रत्येक हेच्यांत
हं
आम्हीं पाण्यांसाठी आंता आपणं हं हं सोलर नाहीं सोलर आपल्यांला चांगलंय आंधी आपणं कसं गरमं पाण्यांसाठी युंज करतो ते परफेक्टं होतंच
बरोबर
हां तसं स्वयंपाकांसाठीचां पाहिजेल
हां
स्वयंपाकांसाठी सुद्धां आहे नां तसं कांहींतरी यायंला पाहिजेल की सोलर वरं चालणारं
खरंच सोलर वरती पाहिजेल कांहींतरी
हम्मं चांगल आहे सोलर प्लॅन छांन आहे आंता आमच्यां तिथे शेजारी आहे नां ये लाईट ते शेतकऱ्यांना लांख देणं होतं नव्हतं नां
आकडां पणं टाकतांत नां भरंपूर जणं
हां मंग आकडां पणं टाकतांत नां सोलर प्लॅन आलांय नां आंता त्यांनी घ्यायंला आलांय तरं लाईटंचा आहे नां अजिबांत प्रॉब्लेम नाहीं राहिलं
हं हं हं हं